हॅलो
हं काय बोलू नाही नाही मी जॉबच नाही केला.
हा का आता मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम चालूय का?
हो वर्क फ्रॉम होम चालूय त्यांचं ते दहा दिवस बोलवतात ते पण मग बाकी मग दिवस चालतंय घरून
अच्छा, म्हणजे पुण्यात कुठे आयटीला का?
हो आय टी ला.
बऱ्यापैकी पुण्यात जास्त आय टी लाच आहेत ना?
हो बऱ्यापैकी तर तेच आहे आय टी चं जास्त आहे.
हम्म मग असं बघायचं आहे ना वर्क फ्रॉम होम काय भेटत असलं तर
मी पण ना एवढं हे करत म्हणजे कसं ना आता ती छोटी ये तिचा अभ्यास हा आणि तिच्या लक्ष आणि मग काय खूप घरातले काम आपलं तेच एन्जॉय करा
होय.
लग्नाच्या पहिल्यांदा सांगितलं होतं की नाय करायचं असं तर मग काय मग मी हेच आपलं कार्याचं दिसलं म्हटलं चला थोडं फार करायला काही नाही हा
हम्म. मला हे माहित नव्हतं अगोदर मला आ आमच्या माझ्या नंदेने म्हणजे त्या अगोदर पण त्यांनी केलेलं आहे. पण त्यावेळेस त्या मला काय बोललं नव्हत्या हा हा अगोदर. केलेलं आहे त्यांनी पण मग आता त्या मला बोलल्याय की असं आहे ते. कॉलचं म्हणजे अगोदर त्यांनी मला फक्त ते ऍपच डाउनलोड करून त्या कॉल करत होत्या मला.
हा हा हां पण त्यांचा कॉल लागला नसेल तुम्हाला.
हा नाही येत होते त्यांचे कॉल पण मी नव्हती ना ते ग्रुपला वगैरे जॉईन.
हो.
मग नंतर मग त्या बोलल्या की कर तू पण मग.
छान आहे पण कंटिन्यू नसतात असं टास्क.
कंटिन्यू येऊ पाहिजे.
हा कण.
हे गॅप खूप राहतोय ना यांचा
हो खूप असतो गॅप.
हम्म. असं कंटिन्यू असेल तर थोडं म्हणजे एक चार आठ दिवसाचा गॅप एक ठीक आहे.
हम्म पण हे माझे तर ते पण टास्क पण बंद झाले आता काय माहिती काय झालं मी मेसेज टाकला ग्रुपला
हा.
पण त्यांनी काही रिप्लाय नाही केला अजून.
हा, का? मग आता कसं, माझा हा पहिलाच टास्क आहे.
हा, हा, हा.
त्याच्यामुळे आता बघुया. पुढे काय हो म्हणजे, येत्यात कि नाहीत आता.
तुमचा बाकीचे देती. मी काल ना, एका मुलीला मेसेज केलं होता. मग तिनी मला तुमचा नंबर दिला. ती म्हणे, माझे टाक झालेले.
हा, का? नाही मला बोलली, मी आत्ता न्यू आहे म्हंटली. मला अजून काही ली नाही आलेलं टास्क.
अच्छा!
माला म्हणे, टास्क झालेले. तुम्ही माझ्या मामीसोबत बोला. आणि नंतर म्हणे, आता मामीकडे फोन नाही. मला एक मेसेज आलेलाय, म्हणे. तुम्ही त्यांच्यासोबत. ठीकय, म्हटलं. दया नंबर.
हा. मला वाटलं, ती तुमची फ्रेंड असेल.
नाही, नाही. आणि मग मी पण असच, कॉल साठी शोधत होती. मी असच मेसेज केला होता. आणि मग मी केलं तुम्हाला. पण तुमचं, ऍप ओपन नसेल बहुतेक.
नाही, ऍप ओपन होती. फ जॉ तुमचा कॉल येत होता मला. पण मी कॉल रिसीव्ह केला ना की तो जॉईन होत नव्हता. कनेक्
हो. बरेच वेळेस, काय होतं ना? ते कॉल कनेक्ट नाही होते. झिरो सेकंड होतो. आणि एक कॉल म्हणून, ते सबमिट करून घेतय.
घेतात ना?
म्हणजे, त्यांच्याकडून झालं तर ते, डायरेक्टली आपण नाही बोललं तरी, एक कॉल त्यांचं असं सबमिट होतो. माझी काही एवढी झालेली नाही बोलणं. माझं तर, दोन - तीनच, दोन- तीन वेळ झालाय. ती पण एकच व्यक्तीशी बोलणं झालेलंय. बाकी माझी सगळी कॉल अशीच स सबमिट होऊन गेलेली. म्हणजे, झिरो सेकंड मध्येच सबमिट झालेले.
हा, ना. माझं काल झाले दोन तसे, झिरो सब मध्ये सबमिट.
हो, तेच जास्त होतयं.
आणि एक कॉल मी केला माझ्या नंदेला. तर त्यांच तर, तीनशे सेकंडचं झाले नाही ते त्याच्यातच मध्येच, कॉलचं डिस्कनेक्ट झाला. मंग त्या म्हंटल्या, आता तो पण कॉल सबमिट नाही होणार, म्हंटल्या. तीनशे झालेत. म्हटलं. काहीतरी सहाशे लागतात ना?
हो. एकशे ऐशी मिनिट सांगितलेले. एवढे तर खूप झाले. खूप भरपूर झाले हे एवढे.
हो, ना.
बाकीचे हे पुढचे टास्क सोपे. पण आता ते पण बंद झाले येन.
ते हा कोणाकोणाला आहेत चालू ना. आता ते, ट्रान्स्क्रिप्शनचे वगैरे.
हो. माझे परवा पर्यंत होतं. कालपासून चालतच नाहीये.
हा टास्क कंप्लीट झाल्याशिवाय, पुढचा टास्क येतं नाही ना, आपल्याला.
ह, ते ना. नवीन लोकांना शूट केलं, त्यांनी ते.
हा, का?
आधी आम्हाला देऊन टाकलेले होते, म्हणजे फोन अ फ्रेंड आणि हे टास्क. शिक्षण देऊन टाकले मग लोक काय करायचे ना आता हे कॉलचे टास्क करतं नव्हते जास्त कोणी मग त्यांनी काय केलं, तो कम्प्लीट करा मगं पुढचा देतो.
हां हां, त्याच्यामुळेचं ते पुढचे बंद केले असतील.
हा म्हणून मग जेव्हा तो कम्प्लीट होईल, तेव्हा तुम्हाला देतील ते.
हा, कारण हा थोडा कसा म्हणजे अवघड जातोयं ना.
हो आणि मिनिट्स पण खूप ठेवलेलेय
मिनिट खूप ठेवलेत मी पण बोलले माझ्या फ्रेंडला कि म्हटलं अरे तो नुसतं फक्त म्हटलं अगं तू ऍप तर डाऊनलोड कर. तर ती म्हणते नको पर त्याच्यातून तो कॉल रेकॉर्ड होतोयं मग तो कुठे जातयं काय ते रेकॉर्ड कॉल होतयं.
मी पण केलंच नाही. आधी एक पण केलं नाही. पण त्यांनी सांगितलं कंपल्सरी करा. म्हटलं आता आपण बाकीचे टास्क केले. आता मध्येचं कुठं सोडणार.
हा ना. तेच ना. थोडं कसं, म्हणजे रेकॉर्ड कॉल होतं ना. त्याच्यामुळे मुली जरा घाबरतायं. म
हो. हो. हा पण ठीके ना. आता आ पण बोलणारचं काय असं. सपोज झालायं त करणारचे ते रेकॉर्ड तो काही विषय नाहीये. आपण बोलतोचं काय तसंय पण.
हो ना तेचं ना पण ते त्यांना ऑफवाढ वाटतंय ना म्हणजे रेकॉर्ड होतं मग तो कुठे जातं ते त्याचे काय, असं म्हणजे होतय ना थोडं. हा भीती वाटते. ते कॉल रेकॉर्ड होतोय, म्हणजे तो कुठे जातोयं मंग. असं होतयं ना, नाहीचं म्हणताय ते म मी पण म्हटल्यांत आता कोणाला शोधायचं. म्हणून मग त्या मुलीला तिनी मेसेज केलेला तिला मेसेज टाकला व्हॉट्सअपला तर ती मला बोलली नाही. मला अजून आलेला नाहीये टास्क म्हंटली. मी तुम्हाला एक नंबर देते. त्यांना, त्यांना कॉल करा. हम्म म्हटलं ठीके. मग ते तुमचा फोन येतं होता त काही झालाचं नाही कनेक्ट. परत एक जण आहे. तिनं ग्रुप वर मेसेज टाकलेला बघा. की कॉल साठी कोण फ्री आहे का, तर सर बोलले अस मॅसेज टाकायचा नाही म्हणून.
हो ते पण वाचल, नाही तर मी पण म्हटले हा ए हा एक आहे ऑप्शन की टाकू शकतो त ते त्याला पण नाही म्हण
नाही म्हणता येत आणि कसं होत आपण ग्रुपवरून नंबर जर घेतले तर थोडा वेळ जेन्स असेल. तर म्हणजे नाही ना जेंट् सोबत काय बोलणार ना आपण?
नाही नाही त्यांच्यासोबत काय बोलणार?
ह ना म्हणून मी असं कधी म्हणजे कोणाचा नंबरच नाही घेतला, म्हटलं जर डीपी जर दिसला लेडीजचा
हा नाही आणि ना नाव पण असतात. अ
नाही त्या लिस्टमध्ये नाव नाही येत.
तिथं खाली अ ग्रुप मध्ये तिथे गेल्यावर सगळे दिस तात मेंबर. तिथे येतात ना नाव.
हा हा. ग्रुपमध्ये.
हां ते तरं जायचं.
लेडीज बरोबर बोलांयला. कांहीं नाहीं वाटतं प्रॉब्लेम आपणं कसं विषय काढूंन असं म्हणजे त्यांच्यातून आपलं बॉन्डिंग होतं जातं फ्रेंड पणं जेंट्स बरोबर बोलायचं म्हटलं की कसं आंता मलां एक मुलांचा मेसेज आलेला हायं म्हणूंन मी म्हटलं हां कोणं आहे म्हणूंन मी हां बघं चेक केलां हां ग्रुप आहे कां त्यां बघावं त्यां ग्रुपलां आहे आपल्या मंग मी त्यांला ब्लॉकच केलां
कायं बोलणारं आहे
त्यांच्यासोबत कायं बोलायचं आपणं
हां लेडीज कांहीं पणं बोलूं शकतं त्यांच्यासोबत कायं बोलणारं आपणं
आणि कसं आपणं असं म्हणजे बोलण्यांतून एक फ्रेंडचं नातं पणं तयारं होतां नां आपलां असं होतंय हेच्यासोबतं कायं बोलणारं आपणं कांहीं विषय काढांयचे म्हटलं त्यांला सरळं ब्लॉक केलेला बरां म्हटलं परंत नाहीं तरं तो मेसेज करणारं
हो
आंता माझ्यां नंदेला पणं तसंच केलंय एकां मुलांनी संभाजीनगर चां आहे तो त्यां म्हटल्यां अगोदर त्यांनी मलां व्हांइस कॉल केलां आणि परंत म्हणजे असं डायरेक्ट बोलांयलाचं लागलां तो की माझं हॉटेल आहे असंय तसंय बोलांयलाचं लागंला मंग परंत तिने नेक्स्ट टाईम त्यांने व्हिडिओच कॉल केलां
अरे बापरे रे म्हणजे ते ग्रुप मधलंच हो
ग्रुपमधूंनच आहे तो मुलंगा
मंग व्हिडिओकॉल कां करतं होतां
परंत ते काॅल काॅल तरं त्यांना व्हिडिओ कॉलचं आलेला त्यांचा म्हणजे त्यां म्हंटल्यावर नां जाऊंदे त्यांला आंता टांस्क म्हणजे कम्प्लीट करायचं असेल अं तरं त्यांनी केलां असेल कॉल कार्यावरती नंबर घेऊंन पणं परंत नाहीं व्हिडिओ कॉल करांयचा कायं गरजं आहे नां
विचित्र लोकं असतांत म्हणूंन मंग कायं कायं लोकं घाबरतांना की कां म्हणजे नकोच बोलांयला असं
त्यांच्यामुळे मी कायं करते जरं लेडीज असं म्हणजे डीपी जरं लेडी दिसेल नां
हां तरं मॅ मी पणं मेसेज करूंन बघते पहिले थोडां अंदाज घ्यांयचा मलां
हां नां अंदाज घ्यांयचा थोडां म्हणजे आपल्यांला पणं कांहीं कसं होतं आंत्ताच्या जनरेशन तसं नाहीं राहिले कोनांसोबतं पणं आपणं बोलूं शकतोय त्यांच्यामुळे थोडं रिस्क वाटते ओ
हम्मं
म्हणूंन अगोदर आपलां अंदाज घ्यांयचा मं बोलायचं तरं त्यां आपणं लेडीज होत्यां त्यां करतं होत्यां मलां फोन आंला त्यांचा पणं त्यांचे कांहींतरी हो कंपलीट झालेत एकश्याऐंशी मिनिटं त्यांच्यामुळे ते पुढे कॉल होतं नाहीये त्यांचा
हो पूर्ण झाल्यांवर नाहीं होतं कॉल
हां मी पणं कॉल लावूंन बघितलां माझ्या इकडूंन तरं नाहीं झालां त्यांचा सरांना टाकला मेसेज सर म्हटले की तुम्ही दुसऱ्या नंबरला कॉल करा तो का होणार नाही.
अच्छा ग्रुपवरच मेसेज करावां लागतो ना त्यांना पण.
हो ग्रुपवरच, ग्रुपवरच करावा लागत. आहे तसं म्हणजे मग तुम्हाला ह्याची माहिती कुणी दिलेली.
ए हे ना ते सत्कर्म फाउंडेशन म्हणून ग्रुप आहे.
हा हा.
म्हणजे त्याला जॉई म्हणजे माझ्या ननंद जॉईन होती त्यांना म तेव्हा ते काम आलेलं होतं ना दिवाळीच्या वेळेस तर त्यांनी मला सांगितलं. मग त्यांनी मला तिथे जॉईन केलं त्या ग्रुपला मग त्या मग तिथून कळत की आले टास्क. कस.
हां म्हणजे आता हा हा तुमचा दुसरा टास्क आहे ना.
हो दुसरा दुसरा.
हम्म माझ्या नंदेच पण काय त्यांचा पण काहीतरी हा दुसराच आहे टास्क.
कोणाचा? अच्छा हो हा हा.
मी काय केलं म्हणजे मला शिलाईच्या आवड अशी पहिल्यापासून होती ना म्हणजे मला शिलाई, मेहंदी आपलं विणकाम असू दे ह्या गोष्टींची पहिल्यापासूनच आवड आहे.
तुम्हाला ताई क्रुशा येत का?
हो हो.
कुठे शिकलं तुम्ही?
असं मैत्रिणीकडून शिकले मी.
खूप छान म्हणजे मी काही वस्तू बघितल्या.
हा.
अवघड असेल ना असं करायला.
नाही अवघड ते.
पण असं किती ना म्हणजे एक एक धागा विनायच आहे म
हो हो.
पण वस्तू खूप सुंदर ना त्याच्या.
खूप छान येत्या.
हो ना असं, खूपच हो. मग त्याचा धहागा वगैरे पण आता का? काहीच माहिती नाही त्याच्यातली असं ट्राय पण कसं करणार.
थोडस युट्यूब ला माहिती घ्यायची म्हणजे तिथं आता सगळं दाखवतातच ना युट्यूब ला.
हो.
च्यावरून घ्यायची आणि बसून बसून ते काय दाखवतात पण कसं करायचं वगैरे.
होना मी अशा काही वस्तू बघितल्या इतक्या सुंदर ना म्हणजे पर्स त्यानंतर असं होत्या काही काही वस्तू असं. मॅट वगैरे खूप हो खूप छान छान बनवलेले. बराच वेळ लागत असेल.
जॉबला पण जात होते आणि ब्लाऊज वगैरे पहिल्यापासूनच शिवत होते. मग मिस्टरना म्हंटलं मला जॉबपेक्षा बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे.
हम हम.
हो म्हटलं मला शॉप घालायचाय. पण म्हणलं... मला शॉप असं करायचं... की मला सगळं म्हणजे एखादं... आता कसं... आता मार्केटला रोज अपडेट... काही ना... काही तरी... नवीन असतय
हो हो.